नमस्कार.
हॅलो.
नमस्कार.
हा नमस्कार बोलू.
काय चालूय तुमच्या इकड?
काही नाही पा. मस्त वातावरण चालूये. बाहेर वातावरण आहे.
हो का?
वातावरणाची मजा बघत आहे.
हम्म हम्म हम्म, पाऊस बिऊस आहे का नाही?
ह पाऊस वगैरे तर काही नाही. थोडीफार आभाळ वगैरे असा आलेला आहे.
हो का?
हम्म
बर, बर! आमच्या इकड जरा, जरा पलढापा दुपारी. आता काय सध्या नाई इकडे सध्या जरा जरा ऊन पडले.
हो का?
हम्म.
हम् बर बर तरी तुमची?
काय नाही.
हो, ते काय? पाण्याचं काय पाणी येईना करा दिसे ना काही नाही.
हो ना?
आणि असं म्हणल्याव तर, जमिनीला एवढं पाणी नाही झाल्याव अवघड आहे.
हो ना, हो ना आता आता आ ता पाणी नाही पडल आत्ता जरा जरा पडल पिकापुरत तर माणसाला काय वाटत नाही मग मातर पा नंतर उन्हाळ्यामध्ये किती अडचण जात का?
हो ते आहे कमीत कमी जमिनीलाज? चार महिने तरी पुरवल पाणी पाहिजेत?
हा नदी नाले जर का आता भरले नाही? तर मग पाणी कस पुरल आपल्याला? याल याल झालं पिक आलं.
यो ते आहे.
हम्म आता आत्ता जर का नेमकंच पिका पुरतं होत असेल तर नंतर किती अवघड म्हणजे? आपल्याला पाणीच नाही ना हो? तळे, धरणं भरणार नाही तर पियायला पाणी पुरणार नाही.
हो ना?
आता प गेल्या वर्षी तुम्ही?
हॅलो!
गेल्या वर्षी गेल्या वर्षी एवढा एवढा पाऊस पडून?
तरी हे झालं नाही पीक आलं नाहीत.
आयो.
हॅलो!
हॅलो!
आवाज, आवाज येते का?
काय नको ना?
हॅलो!
गेल्या वर्षी जेवढा पाऊस पडून?
हॅलो!
हॅलो हा आता येत आहे आवाज
हम्म गेल्या ब गेल्या वर्षी जेवढा पाऊस पडून पहा. ह मार्सन जाऊ लागली पाण्याची.
हां -हां.
तर या वर्षी तर पाणीच पडल ना हो, कसं होईल? माणसाच पाणी नाही, शेतीला पाणी पुरणार नाही, कारखान्याला पुरणार नाही. पियाला माणसाला राहणार नाही.
हा ते, ते झालं मग ते हे सगळ प्रॉब्लेम हे आपल्या मुळ मुळेच क्रिएट होत. त्यांना, आपण जेवढं? आपण जेवढं झाड म्हणा वगैरे?
आंता कायं झाडांमुळेचं मी म्हटलं मं कसं वाटतंय मेन कारणं आहे झाडांमुळे चं कसं कायं की झाडं जरं कां नसतील. हे ऊंन जास्तं पडणं हे होणं हे झाडां नसण्यांमूळं झाले नां झाडंतोडीमुळं
हां ते तरं ती तरं झालंच नां किती वेळ
हो नां
माणसानं आपणं एन्वयरमेंटला प्रोटेक्शनच करे नां नं कोणत्यां गोष्टींमध्यें
हो नां हो नां म्हणजे कांहींचं नाहीं नां मेनं म्हणजे मले तरं मलां तरं वाटतं झाडं चं मेन आहे आणि पुंन्हा जरं कां पोल्युशन म्हणां पोल्युशन हे मनां एअर पल्युशन हे कारं आणि हे धूंळ म्हणजे गाड्यांचे वाहनं वाहनं मूळे जास्तं प्रद्यूषण होते नां.
वाहनं म्हणां अजूंन खंत ती जमिनी मधली त्यांमुळे जमिनी मध्ये सुपिकतां राहिणं कांहीं नाहीं
जमीन चुकी करांईम झालीं कायं नाहीं हम्मं मंग तुमच्यांकडे कायं पेरलेलं गिरलेलं आहे
आमच्या इकडे कांहीं नाहीं आमच्या इकडं सोयबी आहे आमच्या इकडे डस्याबिनांची बी वेगळंच आहे म्हणजे ते फक्तं बी थोडं पाणी जरी असलं नां तरी त्यांची येण्यांची क्षमतां आहे.
हो कां म्हणजे तुम्हीं मंग नं नैसर्गिक खतं पेरलेत कां कोणते पेरलेत म्हणजे आपले हे जैविक
प्लीज जनावरांतूनचं होणारें खतं पेरली तरं हम्मं शेणखंत लां गेली हां त्यां त्यां खंत ते खतं पेलेत मं त्यांचं प्रमाणं थोडं कमी केलेलं आहे
हो नाहीं आंता म्हणजे प्रमाणं तुम्हांला म्हणजे असं माहित असांल नां की किती प्रमाणं लागतं एक एकां वर्षी एकां वर्षी मलां वाटतं की शेणं खतांले लंय प्रमाणं लागतं नसते वाटतं एकरी जरं कां दोन ट्र्रीप जरी असतील
शेणं खाचं
तेही बसं होते वाटते
हां टॅक्टरची एक टांली जरी आपल्या शिणंखतं असलं तरी दोन टांली एकांरांना पुुरते म्हणजे एकरीचा जरी हिशोब आपणं करांयचा म्हटलं
हो नां
एकरी दोन टांले खंत जरी आपणं वापरलं तरी ओके होते बायं माय बांय कि जमिनीची जमिनीमधूंन उत्पन्न निघूं अगरं नं निघो जमिनीची सुपीकतां ही टिकूंन राहते
होनां हो नां
हम्मं आणि खतांमध्यें म्हंटलं तरं खतांमध्यें वीकरी आपलं पन्नास किलोची बॅग म्हणजे कोणती उदाहरणांर विशेष जरोतेरा यां अश्या पद्धतीचं खंत
हां हां हां म्हणजे त्यांच्यात थोडं कमी कंटेंट राहतांत कां खरांबवालीत
हां खतांमध्यें आपणं कमी जरी वापरलं ती खंत जरी तरी चालतंय मंग आंता आताच्यां कंडिशन लां आपणं जरं नाहीं जरं वापरलं त्यांचा उपयोग केलां तरं आपल्यांला जेवढं पाहिजे तेवढं नफां मिळतं नाहीं
हां हां हां
हम्म आणि त्याच रीतीने जर म्हणलं तर आपल्याला पैशा ट्रॅक्टरवाल्याचे पैसे, ही ते जमिनीसाठी अगावचाच लागवडीचा खर्चात ते, हे खर्च्या वाढल्यामुळे आपल्याला ते खताचा उपयोग करणच भाग हाय. कमीत कमी जमिनीचा जेवढा नफा पाहिजे तेवढा तरी
हाव ना हो ना.
हम्म.
हम्म हम्म.
आणि पहिल्यासारखं आता पहिला आम्ही जे वो जमिनीसाठी जे लागणार जास्त पाण्याचं पीक होतं ते या दोन वर्षा अगोदर पेरायचो, परंत तू आता असा प्रॉब्लेम झालाय की आता पा पाण्यामुळ आपल्याला पीक बदलण लागलं, मग यामुळ पाण्यामुळ आपलं तर झालंच झालं जमिनी सगळ्याचच नुकसान होत आहे ना? आणि ती चूक आपणच करायलो.
हाव ना हो ना ते आपल्यामुळेच व्हायले ना.
हम्म.
हम् हम.
पेला कमीत कमी मग पाणी काहीतरी बघल नाही ते दादा मग दुसरा उपाय नाही शेतीसाठी शेतकऱ्याला दुसरा शेती शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही काही.
हो ना हो ना शेतीसाठी काय म्हणजे दुसरं नाही ना म्हणजे आता वातावरणामुळे याच्यामुळे आपले पिकं म्हणजे आपण बदल बदला लागलेत ना आपल्याला?
हा. वातावरणामुळ बदल ना गेलीत ना पिकं.
हम्म म्हणजे पाणी कमी पडणं, ऊन जास्त पडणं, आता जर का ऊन जर का जास्त पडलं समजा, आपून उन्हाळ्यामध्ये जर का टरबूज हे घेतली तर उन्हामुळ थोड खराब होत ना ती त्याच्यामुळे हा भाव बी कमी लागते त्याला
हम्म, आता इथून
हां.
इथून पुढं तर असा प्रॉब्लेम होतय कि वरून काय वातावरणाच पाण्याचा प्रकार दिसना
हम् हम् हम.
वातावरणातून काय पाणी येईन, मग त्याच्यामुळ बोरवेलं ते जरा जमिनीमध्ये जास्त प्रमाणात होत आहेत.
हो ना हो ना.
त्यामुळे जमिनीचे मंग जमिनीचा गावातून ही व्हायली
हम्! हम उष्णता निर्माण व्हायली.
हम्म.
ते बाहेर यायले म्हणजे मग त्याच्यामुळच मला असं वाटतं की मग आपल्या इकडे जास्त भूकंप बी व्हालेत जणू
हा ते याचा प्रॉब्लेम याच वर्षी याच झाला ना भूकंप?
हम्म हम् हम्म.
ते जास्त प्रमाण तर आ तर म्हणतात येत नाही मग त्या दृष्टीने जर म्हणलं तर ई, बोर वेलना सुद्धा होऊ शकतात, भूकंपाचं.
ते पुन्हा त्याच्यातल्या त्याच्यात या, म्हणजे आता तुमही बघा या वर्षी सगळ्यात जास्त उष्णता तपली, त तीच्यामुळे होऊ शकते न ते, म्हणजे थोडा असर पडते, म्हणजे असं. किंचित असर पडत असते, प्रत्येक गोष्टीचा.
हो ना.
हम्म.
बोरवेल, त्यामुळे भूकंपाचे प्रमाण, आता भूकंपाचे प्रमाण.
वीहरीचे ते, बॉम्ब स्फोट.
हां, तशी सरकार नियमाच्या जर अध्यान बघितले
हम् हम् हम.
तर बोरवेल, पाडताच जमत नाही, शक्य
ज पडता येत वाटते, पण काय अशी लिमिट
हा, काही लिमिटेड मदि, शंभर मीटरच्या याच्यामध्ये पडायला लागत्यात.
पन्नास फूट, नाही शंभर फूट, दोनशे फूट, असं काहीतरी असल ना?
हां हां, जी थ जमिनीचा प्रॉब्लेम येत, तिथं तर बोरवेल जमतच नाही, मग आता ज्या ठिकाणी बोरवेलची संख्या कमी आहे, त्या ठिकाणी बोरवेल जमतय.
हम् हम हम.
मंग बाकी तुमच्या इकडं, आता याची पेरणी
आमच्या इकड काय उन्हाळ्याची पेरणी, आमच्या इकडे हरबरा घेतात, हिवाळ्यामदि. सहजा सहजी, आमच्या इकड उन्हाळ्यामध्ये काहीच नाही, म्हणजे कोंडीत राहणं, म्हणजे राहणं राहतात, नागरून टाकतात, पुढच्या वर्षीच्या तयारीसाठी, हळदी साठी, याच्यासाठी.
हा हा.
हम्म. तपू द्यावं लागत ना, हळदी-हळद घ्यायची म्हणलं तर, आणि जर का, हां जर का हळद नसल घ्यायची त, मंग काय एखादं नागरलं तर नागरलं, नाही तर वखरून पाळी घेऊन, बस ठेवून देतात. पेरतात पुढच्या वर्षी डायरेक्ट, पाऊस पाडला की?
हो का? आता तर हळदीचं पीक, असं घ्यायलेत लोकं कि जसा सरकारी भाव भेटायला तस
हम्म, भाऊवाल्डा य ना, आता भाऊवाल्डा म्हणजे कसं झालंय, प्रत्येका शेतकऱ्याला वाटायल ब आपल्याला जरा पैसा यावा, आपल्याकड बी.
हा, ती झालं मात्र, कसं आता हळदीमूळ, जमिनमध्ये माझ्या रीतीने जास्त सुपिकता राहणारच नाही. कारण की, एकरी जरी हा शेणखत झालं, म आता एकरी हळदीला खताचा, याचा त्याचा वापर जरा अं, सत्तर टक्के झाल्या स झाल्यासारखा झालाय, वाढलाय जास्त.
होना होना.
हळदीला खताचा वापर, त्यामुळे जमी उत्पन्न भेटायले, उत्पन्न आपल्याला मुबलक प्र-प्रमाणात भेटायले परंतु जमिनीची सुपीकता, राहीन
हम्म, ते बी हाय ना.
हम्म.
हम्म.
जमिनीची सुपीकता राहिली तर उद्या चालुन आपल्याला हे होईल. जमिनीची सुपिकता जर ठेवण गेलं तर मग असेच भूकंप म्हणा, अतिवृष्टी म्हणा, दुष्काळ म्हणा या. प्रॉब्लेम येणारच आपल्याला क्रिएट होणारच
चला मग बोलू नंतर पाहू काय होते ते.
हो चालते चालते
हो हो.